हॅलो
आवाज जातोय का?
हा येते कि ओ बोला की.
बोला काय करायलाय?
काय नाही बघा बसलोय. तुम्ही?
मी पण
हो कुठून कुठनं आहे तुम्ही?
वाथार, वारणा कोडोली.
तिकडून हाय व्हय.
तुम्ही?
जेव मी इचलकरंजीहून आहे.
जेव जेवले बघा तुम्ही?
हो आत्ताच जेवले बघा.
हम्म काय करताय कॉलेज
नाही माझं मॅरिड आहे.
हा हा मॅरिड.
होय, कामाला जाते बाहेर.
हा हा.
मॅ मॅरिड आहे तुम्ही?
होय होय.
होय आणि काय?
कधी लग्न झालंय का आत्ता नवीन नवीन आहे.
नवीन दोन वर्ष झालं.
हा हा हा.
तुम्ही?
माझे पण दोन वर्ष झालेत लग्नाला.
होय.
हम्म.
माहेर कुठलं?
माहेर कापक्षी सेनापती कापक्षी.
होय. आणि काय बोलता.
काय नाही होत, कुठ कामाला जाता?
मी डी मार्टला हाय.
हा हा डी मार्टला होय.
होय. आत्ता लागले.
इचलकरंजीच्या डी मार्टला. हॅलो!
तुम्ही घरातच असते काय म्हणलो.
होय होय घरातच असते.
हा हा मु मुलं आहेत तुम्हाला?
होय मुलगी आहे छोटी. तुम्हाला?
नाही अजून.
हा हा.
ह
दोन वर्षाची मुलगी आहे माझी.
व्हय.
होय.
लग्नाला पण दोन वर्ष, म्हणजे लगेच राहिलं काय?
बेबी राहिलय त्यामुळं.
हा. म तुम्ही हे कधीपासून करताय टास्क?
आत्ता चालू केले मी कालपासून.
कधीपसन?
कालपसून चालू केले.
होय.
हं. तुम्ही?
मला पण मी पण आत्ताच जॉईन केले मी. आता फक्त एक दोन-तीन फोन झालेत माझे. तुम्ही चौथा फोन तुमचा.
माझं पण तसच आहे. तिसरा कॉल आहे तुम्हाला केलेला.
होय? माझा तुम्हाला केलेला चौथा कॉल आहे आता. एवढे पस्तीस कॉल कोणाला करायचे ते कळत नाहीत.
एकमेकीनाच करायचे सारखं. म्हणजे पाच पाच कॉल चालत्यात. तुम्ही मला केलेले पाच हां.
हं.
खरं काय बोलायचं, काय कळत नाही.
कळत नाही, होय. म्हणजे ओळखीच असलं तर एक चालतय ओ. अस बीन ओळखीचं असलं की काय बोलू पुढे समजत नाही. ए म्हणजे नातेवाईक तेन असलं की वेगळं काय तर, होय. तसं होतय सोडा. पहिला आपण केल्याशिवाय होत नाही.
हां हां. कामच आहे ते.
तेवढं पाच पाच कॉल म्हणजे, तुमच्याकडन येणारे पाच माझ्याकडे येणारे पाच असं दहा दहा मिनटं धरून एक एक तासात काय बोलायचं ते समजत नाही ना.
हो. काय नाही जर नुसता चालू वगैरे ठेवला तरी चालतो.
नाही. पण तुम्ही ते हे वाचला नाही काय? म्हणजे टास्क येताना जे व्हिडिओ येतय बघा.
तो व्हिडिओ व्हिडिओ बघाय नाहीसा काय? म्हणजे आप
नाही बघितला. हं.
टायमिंग कट करतात आणि त्याच पैसे कट करतात.
काय काय?
असं आहे. म्हणून कंटिन्यू बोलत राहायला लागतय.
बरं.
हा.
जर दहा मिनटं नुसता चालू ठेवला तर पैसे कट करत्यात.
हा, म ते बोलणारच नाही म्हणल्यावर तुमच येणारच नाही. जेवढं तुमचं बोलणं आहे नई तेवढं त्यांनी ते ऑडिओमध्ये अ म्हणजे कट करतात. जे स्कीप केलाय ते. म्हणजे आता मी थांबलो का नाही, ते बोलणं तेवढंच कट करतात आणि तिथनं पुढं जे बोलताय ते तेवढंच घेत्यात. म त्यासाठी कंटिन्यू बोलत राहायला लागतय. आणि म्हणजे ह्याच्यावर बोलत असताना असे दुसरे कोणते पण विषय चालत नाहीत. असे आपल्या कुटुंबाचे परत एखादी रेसिपी असं तेन सांगायला पाहिजे मग ते जास्त मोठं होत ना दहा मिनिट जातय.
हो आणि रेसिपी सांगण्यात त्यातच वेळ जातोय आम्ही पण तसंच केलं रेसिपी सांगितली सगळ्यांना
सांगाव मग तुम्ही आता मला
मला काय आवडतय?
मला मला सगळंच आवडतंय. काय नाही असं नाही तुम्हाला?
सगळंच आवडते काय आवडत नाही असं नाही जास्त जास्त आमच्यात सगळं चिकन मटनच असतंय.
आमचं पण तेच आहे.
त्यामुळे सगळ्या रेसिपी आम्हाला त्याच्या माहिती आहेत.
होय आम्हाला पण तेच आहे सगळं आमच्यात पण.
चिकन सिक्सटी फाईव्ह ते घरात करताय का नाही मग?
करतोय की सगळं करतोय घरातच
हा हा हा
तुमच्या मुलगीचं नाव काय मुलगीचं नाव काय म्हणला?
शिवांशी.
होय.
हम्म
असं एक दोन तीन वेळा बोलल कि मग काय वाटतं नाही मग बोलायला. पहिल्यांदा बोलताना जरास हे होते.
हा म्हणजे मिस्टर काय करतात?
माझे मिस्टर विशाल मेगा मार्ट ला आहेत.
हा हा
तुमचे?
ते हॉस्पिटलमध्ये आहेत.
होय अरेंज मॅरेज आहे ना?
माझं लव्ह मॅरेज आहे.
होय.
तुमचं?
माझं पण लव्ह मॅरेज आहे.
ह
मग कितीवी झाली तुमची? डी मार्ट ला?
हा
अ झालं की दोन दोन महिने झालं.
हम्म आम्ही येतोय कधी कधी डि मार्ट ला
इथ इचलकरंजीला होय. आता कसं फोनवरर बोलण आपलं. अ टोन म्हणजे असं हे हो नाही ना तुमचं म्हणजे कसं आहे काय त्यामुळं ओळखत नाही नाहीतर बघितल्यावर बोललो असतो.
हम्म हम्म.
हा
बाटला असतो आम्ही म्हणजे तुम्ही कुठल्या डिपार्टमेंट ला असताय
मी बेडनबाटला असतोय
हा हा
वरती
वरती असता काय
होय वरती असतोय आपलं ह्येजं हो काय ते टॉवेल वगैरे शिक्षण आहे ना
हा हा हा हा
तिथं असतोय
आम्ही कसं खालच्या खाली बाजार करतोय कधी तर चप्पल काय तर सँडल घ्यायला वर आलं तरच नाही तर नाही आणि खेळणी
हां मी कसं पा पाच ते नऊ असते माझं कायम कधी तर सकाळचं बोलवतात मग काल कसं पाचला होतं मग तेव्हा तुम्ही मेसेज केला ना म्हणून न नको म्हणलं आणि आज कसं सकाळी बोलवलेलेत म्हणून बारा वाजेपर्यंत काय नव्हतंच मग आता आताच आलोय आता येऊन जेवून भांडी घासलो मग ते तवर तुमचा मेसेज आला म्हणून म्हणलं करा
हम हम म्हणजे किती किती टायमिंग असतय म्हणजे थोडा थोडा वेळच असतय काय
म्हणजे फुल टाईम आणि पार्ट टाईम असतय मग फुल टाईम मी घेतलं नाही मला जमत नाही म्हणून मग पार्ट टाइम कसं चार तास असतं तेवढंच चार तास जायचं
मग चांगलं आहे की
होय घरात बसण्यापेक्षा तेवढंच करतोय जरा
बंद पडतय
होय मग तुम्ही घरातच असताय
मग आपण जु साठी जरा थांबायलाच लागतय
होय पहिला काय करत होता लग्नाच्या अगोदर
लग्नाच्या आधी मी पण हॉस्पिटलमध्ये तेव्हा जॉब करत होते
हाॅस्पिटल
हम्म
ह आणि काय
पुन्हा बघण
होय घरी कोण कोण असतय
घरी मिस्टर असतात मुलगी
होय सासू सासरे
हं
हॅलो
हा बोला की
सासु सासरे म्हणलं
सासु बाई असतात की सासरे एक्सपायर झालेत ओ
होय हा
आम्ही तिघच असतोय घरी
होय, दीर नणंद त्यांनी काय?
दीर नाही नंदुबाई दोघी आहेत. त्यांच पण लग्न झाल.
होय
हम्म
हा
आमच झाल्यावरच लग्न झालय त्यांच पण.
तुम्हाला हे कोण सांगितल मग ऑनलाईनच.
ते, माझी मैत्रीन आहे तिन सांगितली.
होय
हम्म
हा हा
मी एकटीच करतेय सगळे हे मग.
काय ते.
तुम्ही काय ऑनलाईन बघितलात काय?
अ मी, माझी पण मैत्रीण होती. तिने मला हे सांगितले ऑनलाईनच.
होय, हे इंस्टाग्राम पोरीनाच माहिती जास्त करून.
होय होय
एवढ काय माहित नाही.
हा हा हा मग काय करायच माहितीये, आपल म्हणजे दुसऱ्या म्हणजे, मिस्टरांच्या ह्याच्यावरन पण काढायच.
ऍप वगैरे घेऊन. आणि त्यांना लावायच मग दहा दहा मिनिट. तस पण चालतेय बघा.
काय म्हणला.
मिस्टर काढू द्यायला पाहिजेत की असल.
व्हय ते पण हाय सोडा.
हम्म
आणि मेन म्हणजे काय बोलल ते कळत नाही हो. असच बोलाले ते खर फोन लावून.